हा बतायचो आवाज
हा येतोय यालाच
हां हां
बोला कि ते दुसरा कॉल येत होता आणि त्यात अचानकच कॉल कस काय कट झाला काय समजलंच नाही
हा हा हा मी ते तेच मला समजलं नाही मग ते कसं कॉल कर झालं की जरा प्रॉब्लेम होतो ना म्हणून म्हंटलं नॉर्मल
हा हां.
बाकी तुम्ही काय करता घरी काम वगैरे काय करता का?
नाही मी घरीच असते हा तुम्ही
मी पण घरी अस आणि कम फ्रस म्हणजे कसं हॉटेल असल्या कारणामुळे आमचं जरा संध्याकाळी जरा हे असतं त्यांच्या जरा मदत वगैरे होते. करायला जातं.
हां हां हां हां.
तुम्ही कोणत्या भागातून बोलता?
आमही कोल्हापूर
हो का मी पण कोल्हापूरवरूनच बोलतेो.
हो का?
हम.
ब भेटऊ दे आपला
हो म्हणजे कोल्हापूरमध्ये सिटीमध्येच आहे की काही
नाही गांधीनगर
हां हां मी इचल करणजी
हम्म हम्. अच्छा.
आणि काय बाकी घरात वगैरे सगळे म्हणजे जॉईंट फॅमिली आहे की काय?
हा हो जॉईंट फॅमिली आहे.
हा हा हा.
हा.
आमची पण जॉईंट फॅमिली आहे आणि शेती ती वगैरे आहे का तुम्हाला?
हा हो आहे की
हा हा म्हणजे शेती तुमची स्त आता तुम्ही करता की काय?
हां म्हणजे मी शेती एवढी जास्त नाही आहे आहे थोडी. पण दुसऱ्याचनी करायला दिलेय.
हा हा हा आमची पण शेती वगैरे आहे. आणि आमच तसं आमच्या सासूबाई शेती वगैरे करतात. मग त्या आता काय आता भुईमग वगैरे लावलंय सोयाबीन वगैरे तांदूळ मग आता पाऊस जास्त आता पडलेला तेव्हा जरा पीक चांगलं येत हो तर आता आठ दिवस झाले पाऊस नसल्यामुळे जरा पिकाचं पण थोडं नुकसान होतं आहे. आता पाऊस पडण्याची वाढ बघतेय सगळी
होय. आमच ग शेत कमी असल्याने ना मग शेतात काय आम्ही जास्त हे करत नाही.
हां हां हां.
दुसऱ्याला बाप्.
हा हा हा.
मग घ करणारेच कोण आहे ना मिस्टर सासरे जॉबला जातात.
हां हां हां हां मग काय तुमचा बिझनेस आहे की काय?
नाही असं बाहेर ह्याच्याात नोकरीच की
हा हा.
त्या अ टॅक्टरचा शोरूम आहे ना तिथे पण दोघं जातात.
हा हा म्हणजे तुमचं स्वतःच आहे.
नाही स्वतःच नाही
म्हणजे तुम् हच्यात तुम्ही नोकरी करतात का ती हा हा ते म्हटलं आता मी तेच अ आता काय ते म्हणजे गांधीनगरला आमचं काही जास्त येणं जाणं होत नसतं म्हणजे काही कधी मी अजून नाही गांधीनगर कसं आहे काय अजून ते मी कधी बघितलंच नाही. हा बोघ्या कधी येणं जाणं हो झालं तर नणार कारण की तिथे मी खूप बघते मी म्हणजे माझा सगळा जन्म वगैरे मुंबईचा आहे आणि सासर मला इे दिस दिलेय इचलकरंजीला
हम्म हम् पण लांबच आहे की सासर?
हो सासर माहेर लांबच आहे. असं बघायला गेलं तर म्हणजे माझ्या वडिलांचं गाव गणिंगलंच आहे. पण ते आम्ही कधी सुट्टीच्या कारणाने यायचो.
हम् हम्
बाकी मुंबईलाच आहे मुंबईला कधी येनंजणं झालंय तुमचं?
मुंबईला नाही कधी झालं पण गडीन लजल्यासारखं दोन तीन वेळा जाणं झाल. कारण मग सासरे माझे गडंगला ला म्हणजे इथून कोल्हापूरऊ जास्त लांब व्हायचं ना.
हा हा
मग ते तधच रूम दिले होते त्यांना
हां हां हां
म्हणजे आठ दिवसातून येलं झालं त्यांच असायच. म दोन तीन वेळाडलाग सोबत आम्ही सग फॅमिली ट्रीपर राहायला गेलो होतो.
हां हां हां
छान आहेत ते पण मोठा आहे.
हो ग गडिंगलाच तालुका आहे मोठा.
स हो खूप छान आहे ते आणि आम् तिथं रायला होतं ना अपार्टमेंट होत ना तिथं
हा हा हा
छान आहे ते शहर छान आहे खूप छान आहे मोठं अस असं ब समोर पुथडं गार्डन ते होतं
हा हा हां
हा
त्याच्यामुळे आम्ही कसं गडिंगलज. च्या पुढे पण कडगाव म्हणून गाव आहे गडिंगला वारण चार किलोमीटर आहे तिकडे आम्ही म्हणजे आमच्या वडिलांचं गाव आहे, बाकी इचलकरंजी जीला वगरे अस सासर सगळे जण राहतात.
ह्
म इचरकरंजीला वगैरे कधी आलेलात?
इचलकरंजी ला क जास्त येण झालं नाही. अ तुला भावाचं लग्न
हां हां हां
एकदा गेलेले तुझ्याकडे
हां हां
जस्ट मिस्टर असतात सगळे तिकडे
या कधी इचलकरंजीला आल्यावर इचलकरंजीला बघण्यासारखं अ तसं काही नाही फक्त काय माग वगैरे आहे आणि आता काय मोठे मोठे हा संभाजी महाराजांचा पुतळा जो प्रतिष्ठान केलेला आहे
हम्म हम्म
बघण्यात अस सारखं असं काही नाही फक्त तेच असं गांधीनगर आहे तसंच इचलकरांजी आहे
हा ह तुम्हीं तरं चांल्यां तरं एखाद्यां वेस आलां की कॉल करां
हो कारणं की तिकडचं कांहीं एवढं आम्हांला माहीत नाहीं म्हणजे जसं आता गांधीनगरला बघांयंला गेलं तरं साड्यां वगैरें आहे असं मी ऐकूंन आहे. पणं असं मी कधीं आलेली नाही आहे तिंकडे
हा नाहीं साड्यां पंण छांन असतांत गांधीनगरमध्यें
हां कां म्हणजे ते एक व्यवसांय करण्यासाठीं मार्ग चांगला आहे. गांधीनगरचां
हा हो आणि कसंला कार्यक्रम ते केलं कीं अ तेच्यांत कायं आहे ते पणं छांन आहे
हां आ
दुसऱ्या दुकानांमध्ये घेतांत नां लोकं जास्तं हां हा का कम ति ना त
हा हा हां हां म्हणजे ते बरं पडतं आतां कसं आतां आम्हीं जरी मुंबईला असतों तरी आम्हांला कसं सुरत गुजरांत ह्या ठिकाणीं जावं लागतं पणं ते म्हणजे कोल्हापूर साईडचे सातारा कोल्हापूर सांगली ह्या लोकांना कसं जांयला मिळतं नाहीं एक व्यवसांय सुरू करण्यांसाठीं गांधीनगर हा मार्ग चांगला आहे.
हा हो सुरतलां पणं साडयां छांन असतांत नाही.
हो कारणं की सुरत सुरतलां एक म्हणजे साड्यांचं एक हेंच आहे. की जसं आतां मलां असं वाटतं बहुंतेक गांधीनगरची सगळीं जणं जी दुकानांत व्यवसांय करतांत ती संगळी सुरत
ते सुरतमधूनंच म्हांणतांत हो म्हणजे माझां तुला हा न संखे मामा आहेतं की नाहीं
हां
मामांच नांव कोणतं तरी ओळखीचं आहे तरी सुरतमधूनंच साड्यांची खरेदी करतांत
हा
आणि तरं कर्नाटकमंध्ये आंणून त्यांनीं व्यवसांय चालूं केलायं
हो त्यांचा फायदा भरंपूर होतों आणि आजकाल स्त्रियांना कसं साड्यां म्हटलं की एक खूंप वेगळ्यां प्रकारचीं आवंड असतें जेवायंला नसलं तरी चालते पणं साड्यां पहिल्यां पाहिजे
आणि ते तरं आतां कायं झांलंय माहिती कायं आपणं जे साडीं घेतों ती सांडी एवढं आवडणांर नाहीं पणू दुसऱ्यांची सांडी नेसलेल्यां
हो सु हो दुसऱ्यांनी नेसलेल्यां सांडी आपल्यांला बहुंतेक जास्तं करूंन आवडंते
हा हो ते छांन वाटतंय
हो आणि कलर आपल्यांसारखी सांडी जर दुसऱ्यांच्या दिसली की तरी त्यांना प्रॉब्लेम म्हणजे आपलीसांरखी सांडी आपलीसांरखी सांडी असं म्हणतांत
हा होयं होयं बायंकांनां किती पणं साड्यां घेतल्या तरी नां साड्यांच नाहीं आहे असं होतं
हो
कुटुंबांत कायं झालं माहित आहे का पणं तेचं तेचं नेसं की नको वाटते मंग मी लं पाहिजे
हो आणि आता ते मी असं ऐकलं जसं आमच्याकडे आता सुमित मिल अशोक मिल आहे तसं कोल्हापूरला पण आहे
अस मिल आहे की
हा त्यांच्याकडनं पण आम्ही महाकुम सेल कायतरी आलेय ना त्यांथ
हा हो आहे घी ब बराबर सेल लागल होत अ काहीतरी मोठ स्काइन होता एक रुपयाचा
हां
रात्रभर जर लोक सगळे काम जेवण करून त्या दुकानात साईडला गर्दी लावली होती एवढी गर्दी होती पंचवीस बायकांचं म्हणजे असं कॉईन वाटप करत होते
हां
पंचवीस लेडीज पण पहिला येतील त्यांना सहा पैठण्या होत्या सहा कार्टून वरून ते पेंटिन करत होते
हा हा हा
हा म्हणजे जे पहिला कोन पंचवीस बायका येतील त्यांना कॉइन मिळणार
पण हे मला असं वाट तर हे जे काय ते त्यांनी जे काय ऑफर ठेवतात
ह
ते बघायला गेलं की एक बाय म्हणजे स्त्रियांना एक नुकसान पण मला असं वाटतं कारण की घरातल्या सगळ्या कुठे लक्ष नसतं काय नसतं काय असतं त्या त्या एक कसं गर्दी होते गर्दीमुळे पण धक्काबुक्की होते कुठे छेडछाडी होते ह्या गोष्टी म्हणजे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे
हो तसं पण ठेवायला पाहिजे कस नाही माहित आहे का घरातले काम धंद सोडून लहान मुलासनी सोडून ते रात्री अ जाऊन त्या दुकानापची घर लागली होती
हो पण हे बहुतेक मला म्हणजे अं माझं स्वतःच अस मत म्हणजे मत आहे की हा ठीक आहे तुमचा व्यवसाय आहे तुम्ही काय त्यांना वाईट म्हणत नाही पण एक प्रत्येक गोष्टीच हे असतं एक लिमिट म्हणतं ना त्या गोष्टी असतात
ते आता लेडीज ना कसं वाटणार ज्यांनी गेलात ते आता आम्ही पण ह्या वेळेस आलो होतो आम्हाला मिळालं नाही आम्हा सगळं काम चुकले असं असं वाटतं
तर मी सांगते दिवाळीत सुद्धा आम्ही शॉपिंग म्हणजे आम्ही तिथे अ खरेदी वगैरे केलेली आहे पण तिथे कसं झालं मी पण ते नाही का साड्यांची खरेदी केली की एक लक्की खूप पण म्हणून असतं त्याच्यावर नाव द्यायचं मग ती लोक एक एक तासाने ते लक्की कूपन ओपन म्हणजे असं चिट्ट्या फेकतात आणि मग त्यातलं कुठल्या तरी लहान मुलाला बोलवून ती चिट्टठीवर नाव आहे असे तीन कुपन काढतात माझ्या बाजूला मी मी पण असं केलेलं आहे त्या इचलकरंजीला सुमित मिलमध्ये कि मी तिकडे जेव्हा गेलेली गेल्यानंतर त्यांनी मला माझ्या ज्या बरोबर होत्या त्यांनाच मी सांगितलं की असं सगळं करा आणि माझ्या म्हणजे आ्ही संगती अस असताना त्यांचा नंबर आला आणि माझा नाही पण मला असं कुठेतरी असं दुःख झालं होतं त्या टायमाला अरे मी एवढं केलं आणि माझ्या हा मी असं सांगितलं त्यांना मिळालं आनंद पण झाला पण कसं आहे त्या गोष्टी तिच दुःख पण कुठेतरी वाटलं की अरे एवढा तास मी माझ्या लहान मुलीला घेऊन मी बसलेली त्यांनी त ऑफर न करता की हां बाबा एवढ्या एवढ्या चिकट्ट्या टाकल्या आहेत त्यांना काहीतरी डिस्काउंट साड्या नसताना डिस्काउंट तरी
हा थोडं हा द्यायला पाहिजे हो
हा जिथे पाचशेच आहे आहे म्हणजे त्यांच्या डिस्क काउंट आहेत भरपूर पण ते एक असतं ना की हा बाबा
ते कसं असतं माहिितय काय अ सगळ्यासनी संघस का अस त गष्ट घट होतते ते त्यांना मिळालं आपल्यास नाही मिळालं नाही मन नाराज पण होते पण चांगलं पण वाटत
हो ते तर आहे
आता घथ पण किती नुसत पंचवीस म्हणत होते पंचवीस म्हणत होते किती बायक गर्दी लागली असेल पूर्ण अस गांधीनगरची लाईन आली होती मध्ये आता नुसतं पंचवीस बाय का
सयवाल्यांना जरा फटका बसला असेल
हां
ते पण झालं असेल पण घरातले सगळं काम ते सोडून करून रात्री एक क